काय चालू आहे?
काही नाही.
वेले काजे होन
ेवण झाले आमचे का.
हा.
पाणी पाहत चालू.
हा पाणी बस काल पा.
ह.
पसून पोहलूय काल संध्याकाळपासून. हा.
हा.
आमची इथं खूप चालू आहे.
हा कमी होते जास्त होते हा.
हो आता इथेही बी आता एकी पडला आम तिकडे. चालूच आहे असं राहणे तेस.
हा ना आमची एक गरज आहे. हा घरचे काम झाले ना जेवण वगैरे झाले. ले हे पोर शाळेतून आले होते ना मगा. फोन केला होताता हे तर नाले होते जेवण करायला जेवण भांडले. हा हम्म. परा आज सॅटरडे होता तर लवकरच बारा सडे.
हो शनिवारची शाळा होती त्याच्यामुळे कस. का स अ बारत वाजता ऐतात तु. साडे अकरा पा. हो नाहीतर काय नाही तर मग ते तसे पळ राहिले. बस इथे.
ह.
ना काढले नाही कि मग ते. संध्याकाळ होऊ देली जरा शिककी ते टिफिन हे होतात मग.
हा. कामापूरले आता पण. मोबाईलच घेतला तुमच्या कॉला.
म्हटलं ते लागेच नाही तो कॉल काय झाला होतो काय मा आता लागला त.
ह ते कारराय दिसूनच नाहीला विचार करा.
हा. म्हटलं लावून प आता लागते का. काही नवीन पदार्थ.
तू आज काही नाही भाजी पोळ्या बनवल्या आज.
असय आता हे पाणी पावासाठी दिवसात. त नवी नवीन का रकते.
अच्छा अच्छा् का परवा.
नाही तर म. हची शाळे शाळा असली कि मग सकाळी सकाळी गडबड होते.
हा.
आता सुटे आहेत दोन दिवस. सुटे आहेत म्हटलं दोन दिवस आता. शनिवार रविवार.
हा काहीवाारईवाार आगटय.
हो आज उद्या हो अजून उद्यास.
ह.
पथ
माझ मुलगी आहे फोर्थले मुलगा आहे गेले केजी टू वनले
ह
पण द त
हो काय तीन दोन मुले तुमगले
मुलग एक मुणता एक मुलगी आहे मोठी मुलगी आहे. मुलगी फोरतले मुलगा कशनले
असं का.
इथ झाले जाऊ ना पास
हा हो जेवण झालं. जेवण झालं ना आताच जेवण. म्हटलं कॉल्स करा आता जरा अस टाईम आहे तर मग अधिक काही का दुसरे काम करायला बसल की मग टाईमच चालला जाते.
आहेस.
ते काही काम आहे का असे भुई मुंगायच मातेराग तरर बँकेच हे बँकेच म्हत हे माते रगी तोरा निशा लागते. च जोक ज बरब झाल्या फोनवर चालू आहे.
कितीे आहे तुमच्या घरी?
हो शेती आहे ना बागाईत भुईमंग पेरत असतो आम्ही. हा अभशाग केडी आहे आमची ह बाय आ अ काय भुईमुंगाच्या काय
हो.
अजून विकेची राहिली आहे ना आता एखादस पर्ंतंतब क ह आता ब्यांशी रुपये म्हणजे ब्यांशी रुपये आहेत भाव. आठ हजार दोनशे रुपये क्विंटल हो क्विंटल समजा म्हणजे ब्यांशी रुपये किलो.
हा बरोबर.
आई ते माते राय मागचं भुई मुंगाच्या जेचं होत ते राहिल.
हा आम्ही आलो की तुझ आम्हाला
डोकं दुखलं तर आमचं का हो नाही पैसे नाही. हा हा ते आमच्या अंगारणी केळी आहे भली आता खाली केळी आता दोन तीन कटणारहिल्या केळीच्या
हाव ना
ग्र चाल तू हतााय केली होती भाजी की जी
भाजी बनवली आज आम्ही डाळंग हा. तुमच्या इकडे बनवतात का तय मंग
हा ब मी जास्त करतच नाही ते ब डाळ वांग म्हणजे तुरीची डाळ टाकूनच ना
तुरची डाळ टाकून आमची इकडे बनवत नाहीत बाई मी इकडेच पाय तुम्हाला लग्न झाल तेव्हा बस
नाही बाई मी नसत बनतते डाळ वांग कधीच
हा हे आमची सासूबाई बनवायला लावते.
हो हो ना.
हे आमच्या इकडे नाय बनवत, आमच्या इकडे वेगळी वांग्याची भाजी असते वरण असते.
हो भाई वांग्याची भाजी वरण करतो आम्ही त्यांच्यासोबत.
हा हे आमच्या घरी, डाळ, वांग करायला लावतात वांग्याची भाजी
आम्हाला आवडत ही नाही ते डाळ, वांग.
आमच्या घरी आवडत नाही, एकापरी डाळ आम्ही काच्यात टाकतो, हे आपलं दोडके गिडके हे ते की नाही याच्यात टाकतो, पण त्या वांग्यात हा त्या वांग्याच्या याच्यात डाळ टाकतच
हा नाय आमच्या घरी, आमच्या इकडे करतात बी लय बाया.
हो हो करतात ना लय बाया कर
डाळ वांग
हम्म करतात ना, लय बाया करतात एकपरी. मला बी माझी येते ते भाजी करणार, साधिच तर वांग्याची भाजी बोर होते ना हो.
भाजीच खायच्या घरात जा, सकाळ संध्याकाळ.
त्याची भाजी फक्त भंडाऱ्यातलीच आवडते, हे घरची करणं म्हणजे, जीवावर येते.
हा
त्याले आवडतच नाही, आता घरी खटल्यात एकत्र करू करू वांग्याची भाजी लय आवडते आमच्या आ दिराले.
हो
तेले ते वांग्याची भाजी खूप करू करून जरा म, माझं डोकं दुखते आता. एकत्र होतो त्यात. वांग, आलू करू करू सारं डोकसं बिंद झालं ते. जसं करावं ही वाटत नाही काही वाट
आहे तुझं आता
ते त्यांच्याच ते वांगेची हा ते भंडार्यात तिथलीच आवडते मला वांग्याची भाजी.
आव ना, मॅगी तयार केली
हो
हम आता एखाद्या वेळेस आम्ही मसाला तयार केला मसाला नि जा.
हो हो, म्हणजे असा बारीक मसाला आहे का?
हा बारीक मसाला, मटन मसाला
हो काय? खडा मसाला, खडाही मसाला असेल मग तुमचा जवळ?
नाही मी आता सध्या मटन मसाला तयार केला, म्हटले याची कधी झाली तर मग आपण बनवु, हा आता विकलं म्हणा मी, अर्धा किलो मसाला गेला माझा. दहा दहा ग्रॅमचे पॅकेट भरले मी.
काय मग ते काय पॅकेट दहा दहा रुपयाचं, दहा दहा रुपयाचं दहा दहा रुपयाचं प हे का?
हा पाकीट दहा दहा रुपयाचं
हो का? हा ना हो ना दहा दहा रुपयाच पॅक म्हणजे, अर्धा किलोचं पन्न्या भरले असतील मग?
नाही मते दहा दहा ग्रॅमच्या
दहा भाकऱ्या च्या होव ना.
हो.
बरोबर मिनिट झाला की हे हे होते.
हाओ न काल आपोआप कटला आहे की नाही तो फोन?
हा काय तू जाणून देतोय ना? चॉकलेट नाही दहा मिनिट पूर्ण झालते की नाही. हा तर मग मीच ठेवला ना दहा मिनिट झाल्यानंतर मग काही कामाचा नाही तो. दहा मिनटां च अंदर ठेव ला की. दहा मिनिटाच्या अंदर ठेवला की आपले मार्क कमी होतात.
हा हा
होसयती दहा मिन. तर बोलाच लागते का ना नाही नाही दहा मिन. जास्त झालते की नाही अकरा मिनिट म्हणून मीच ठेवला आणि पोट्ट्याची गडबड चालू होती. झाड लाव ना झाड हलवले की पैसे येतील. हा ते कमी क. कॉस केले की नाही की मग मार्क कमी येतात.
बरोबर हाय ना?
हम् त्याच्याच्या नाव ते दहा मिनिटं फुल पाहिजेत तेला काय किलो आहे ते अममा. नऊ हजार रुपये किलो आहे आता. काही बाहेर गावी फिराय गिरायला काही येता पावसाळ्यात जीवावर येते म्हणा नाही. हा तू भीती घालतो रे. हो ना. आता शेगावले जा वाटते पण टाईमच नाही साप. पडोच. जाऊ म्हटल शेगावल्या आता टाइम कस हे पाणी गिणी असलं एखादे. दिवशी कि पाणी गीनी असलं एखाद्या दिवशी कि नजर खाली थंडीनं चांगलं गडी.
आम्ही वारी लिऊन एखाद्या वेळेस.
आ?
आम्ही वारी लिहऊ न एखाद्या वेळेस म्हटलं.
हा ये जा ना मग.
हा वारी झाले की विचार
हा हो मारुती मंदिर पुढे विचारलं की कोणीही सांगत.
ठीक आहे ना.
मारुतीच्या मंदिरा समोरच आहे ग. हम.
ह.
हा हो.
हा हा कर दा ज मग.
हा कोणाचा कॉल आला काय माहिती?
पात लाव लाकते थांब ना ये.
हॅलो हा बोला.
हा हा. त्या शेतक बंद केलं कि तेचे. म असतेन